हॅलो हा बोला हा मी पण सानिका बोल बोला
हा तुम्हाला मी ट्रिप बद्दल मैसूर ट्रिप बद्दल सांगणार आहेत तुम्ही काय प्लॅनिंग करताय का ट्रिपचं.
हो मॅम मी प्लॅनिंग चालू आहे माझं मला जायचं होत ट्रिपला. त्यासाठी मी मी बगत आहे तुम्हाला पण तूला अ काही माहिती आहे काय? मैसूर वगैरे बघा.
हा माहिती आहे ना आम्ही गेलो होतो म्है मैसूर मध्ये अं एक चार पाच दिवसा अगोदर गेलो होतो.
ओके, तिथलं वातावरण कसं हाय म्हणजे तिथं कशी माणसं आहेत काय?
हा मग वातावरण
हा बोला
आम्हा आम्ही तिथं ट्रीप साठी गेलो होतो तेव्हा वातावरण सुद्धा अगदी खूप छान हुतं.
हा
अ वातावरण खूप छान होतं आणि म्हणजे तिथं बघण्यासाठी हे म्हैसूर पॅलेस आहे. हा म्हैसूर आणि तुम्हाला जर का ती तर म्हणजे अस वेस्ट टाइम स्पेंज जर का करायच असेल तर तुम्हाला म्हैसूर पॅलेस सगळं अ बघून नीट सगळं पाहून ना पाहण्यासाठी तुम्हाला अर्धा तुम्हाला एक तास ते दोन तास लागेल.
ओके वन डे ट्रिप होऊ शकते तिथे?
अ मग फक्त तुम्हाला आम्ही चार पाच दिवसांसाठी गेलेलो.
ओके-ओके म्हणजे वन डे ट्रीप नाही होऊ शकत.
आपल्याला जायलाच दोन एक एक दोन दिवस लागतात.
हा
आ व्हय तुम्ही काय मग फॅमिली ट्रीप का तिकडे जायचं ज निय काइ
मी म्हणजे प्लनिंग करते पण म्हणजे मला कसं फॅमिली ट्रिपच करायची होती त्यासाठी मी बघत होते पण तिथं जाण्यासाठी किती ती बजेट लागेल तरी
अ आमच तरी एक दहा वीस हजार रुपये खर्च आलेला आम्ही सगळी फॅमिली गेले. हॅलो! अ म तिथ आणि तिथे ना, खूप छान बघायला प्लेस सुद्धा आपल्याला चार-पाच दिवसांस ती जायचं म्हण जायचं म्हणत असाल तुम्ही ना तर, तिथं बघण्यासाठी ना तुम्हाला खूप छान प्लेसेस सुद्धा आहेत
कोणते प्रे प्लेस आहेत तिथं मॅम?
हा आधी तुम्हाला म्हैसूर पॅलेस म्हणून बघायला मिळेल
ओके, म्हैसूर पॅलेस मध्ये काय खास आहे
अ म्हणजे तिथं एक क राजा एक राजा होते.
हा
तर राजांच नाव काही मला फारसं आठवत नाही बट एक राजा होते मग त्यांच्या घराण्याच जे काही म्हणजे ते तेव्हाच्या काळापासून जे आतापर्यंत काही काही घडलंय ना
हा
मग ते तीत त्यांनी त्यांच्या त्या रो पॅलेसमध्ये सगळं असं म्हणजे असं एक फोटो छायाचित्रांद्वारे असं सगळं ठेवलेलं आहे.
द्वारे आपण त-तो मागचा इतिहास बघ
हा मग आ आपल्याला पाठीमागचा इतिहास जो काही घडलेला आहे ना. तो आपल्याला सगळा तो आपल्याला सगळा माहिती होतो आणि जस की आपल्याकडे आपल्या भारतामध्ये दीडशे वर्ष इंग्रजांनी राज राज्य केलं असं म्हणतात ना आपले पू पूर्वज म्हण शिक्षक म्हणतात आता सगळे म्हणतात बट त्या आपल्याला सगळं पाहायच असेल
हा.
अ ते
मैसूरमध्ये
हा मैसूरमध्ये हा आणि तिथे पॅलेसमध्ये जर का टाइम स्पेंड करायच म्हणत असाल तर दोन-दोन, तीन तास तर सहज जातात सगळ पॅलेस फिरून म्हणाय गेलं तर
ओके
पॅलेसच प पॅलेस जर का तुम्हाला अस भव्य दिव्य अस जर का बघायच असेल तर ते अ आपल्याला डोळ्याचे आपले पांग फिटतील इ के भा इतकं भारी ते सगळं प्रवास आपल्याला जो काही म्हणजे बघायचं हे असत ना
हा
म्हणजे त्या पॅलेस एकदम भव्य दिव्यता हाय ना इतकी खूप छान आहे.
ओके अ त्यानंतर दुसर प्लेस तिथं दुसरं प्लेस कुठलं आहे?
त्यानंतर दुसरं प्लेस दुसरं प्लेस म्हणजे प्राणी संग्रहालय झू सुद्धा आहे तिथे.
ओके तिथं कोण कोणते प्राणी
आपण जे बघायला प्राणी आप पण जे प्राणी बघायला नाहीत ना ते सग सर्व प्राणी तिथे बघायला भेटतील आपल्याला.
त्यानंतर
अ तिथे आपल्याला अ आम्ही आधी झूमध्ये प्रवा झूमध्ये जस प्रवेश केला ना
हा
झूमध्ये जसा प्रवास प्रवेश केला तेव्हा आपल्याला तिथे अ एक अस अ कावळा आपल्या इकडे साधा बघायला कावळा भेटतो ना हा तो कावळा बघायला भेटला नंतरन आम्ही गेल तर त्या कावळ्यामध्ये आपल्याला खूप काही प्रकार दिसले तिथे.
ओके म्हणजे प्रजाती भरपूर आहेत कावळयाच्या तिथं.
कावळ्याच्या जाती सुद्धा खूप भरपूर आहेत आणि अ नंतर ना मो तिथं बघायला गेलं तर मोर होता, मोर हो मोर अ मोरामध्ये पन्ना खूप खूप जाती म्हणजे, असं प्रकार आहेत त्यामध्ये जाती सुुद्धा आहेत
ओके!
तेय मो-मो मोरांच्या जाती सुद्धा खूप आहेत अन् तिथे असं बघाय गेलं तर वाघ-वाघ सुद्धा होता
हां
हा मग ते वाघ दोन-तीन होते बट वाघा असं उम, म्हणजे तिथं ग्लास सुद्धा लावलेलेयत वाघ बाहेर वगैरे येऊन
बाहेर येऊन येऊन हाम
तिथं आपल्याला म्हणजे झू मध्ये अ-अ झाडत ते म्हणजे असं आपल्याला झाडे, वनस्पती जे बघायला अ मिळतात ना ती वनस वनस्पती सुद्धा सगळी आहेत तिथे. आणि पुढे आलो आम्ही नंतर न.... अ जिराफ होत जि अ जिराफ तर इतकं मान उंच होतं ना, आमची उंची कमी पडत होती. त्याला बघायला आणि मानवर करून मान दुखायला लागली, इतका मोठ-मोठ जिरा जिराफ वगैरे आहेत. आणि पुढे पुढे ती म्हणजे आपल्याला इकड त्याला भालू म्हणतो. आपण इकडे आपल्या भाषे ते येत हा... ते भालू शुद्ध तिथे खूप आहेत आणि एक... एक म्हणजे आपल्याला एकच भलू नाही बघायला भेटणार.
भरपूर आहेत
हा भरपूर भालू आहेत आणि एका एका ठिकाणीच म्हणजे त्या झू आ झू मध्ये एका ठिकाणी आपल्याला अ बघायला नाही भेटणार भालू सगळीकडे भालू दिसणार.
ओके म्हणजे भरपूर ठिकाणी आहे ति भालू म्हणजे अ झू मध्येच नाही बाहेर कोण आहेत ते?
हा नाही म्हणजे अ झू मध्येच बट सगळीकडे आणि हा तिथे सगळीकडे भालू आहेत आणि हरीण वगैरे ते हरीण हरीणामध्ये पण खूप म्हणजे असं ह..... हरिणांची पिल्ला पिल्ली वगैरे, अस हा छोटी-छोटी. पिल्ले वगैरे खूप आहेत. हत्ती हा खूप क्युट दिसतात. आणि हत्ती असतो. ना हत्ती तो ह आपल्या इकड हत्ती कसं अ....
सहसा दिसत नाई आपल्याला हो
सहसाहा आता इकडं काही दिसत नाही आपल्याला. वरती ते सगळी-सगळी प्राणी आपल्याला तिथं पाहायला मिळतात बघा.
हां तिथं अं व्हाइट म्हणजे पांढरा वाघ पण भेटत असेल ना बघायला?
अ पांढरा वाघ आम्ही काय नाही पाहिला बट
तिथं आहे असं मलाच समजलं होत. नाही का बघितला तुम्ही?
तो बघितला नाही हो मी.
ठिकए ठिकए आणखीन काही सी अं काय स्पेशल आहे तिथं?
अ आम्ही बघितलं म्हटलं तर असं मैसूरमध्ये हे दोन प्लेस खूप आहेत. खूप छान आहेत बघायला. आणि मैसूर माळावरती असं काहीतरी आहे, ते प्लेस मला अ नीट आठवत नाई.
ओके.
इथ सुद्धा एक देव देवालय आहे.
हां
ह त्या देवालयला सुद्धा आम्ही भेट दिलीये.
देवालयाला देवालयामध्ये आम्ही जेव्हा दर्शनाला आपण थांबतो ना दर्शनाला थांबलं दर शन आपलं दर्शन जेव्हा होत आपलं दर्शन झाल्याझाल्या आपल्याला तिथे ना हा नाश्त्याची सुविधा सुद्धा केलेली आहे आपल्याला. प्रवाशां साठी हा आणि आणि झू मधे तिथे आपल्याला साप वगैरे, सुद्धा पाहायला मिळतात सापांच्या तुझा खूप जा जा
प्रजाती आहेत हां
मग मी तिकडं जायचं कधी अ प्लॅनिंग करताय
हो मी प्लॅनिंग करत आहे पण आजून फीक्स नाही झालेलं माझं पण मी तुम्हाला सांगेन की जर कधी प्लॅनिंग ठरलं तर म्हणजे पुढे जाऊन कधी ठरलं तर मी तुम्हाला कॉल करेन की असं तसं मला जायचं हा आहे मग तुमच्याकडून मी ही इन्फॉर्मेशन घेतलेली मी ठेवीन तरी पण तुमच्याडून अधिक जर काही इन्फॉर्मेशन लागली तर मी तुम्हाला कॉल करेन.
ओके ओके चालेल हां जर का तुम्हाला जायच असेल तर तुम्ही ट्रॅवल वगैरे अ बुक करू शको आता म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलनेच जाणार आहात. ना
हो ट्रॅव्हल्स किंवा गाडीने
हा म्हणजे टू व्हीलरने आपल्याला प्रवास नाही होणार तिकडे आपल्याला ट्रॅवल बु अ ओके आपल्याला फोर व्हीलर ट्रॅव्हल्स तवेरा वगैर असल्या गाड्या बुक करून जाव्या लागतात.
हो
आपल्याला टू व्हीलर ने तिकडे प्रवास
नाही होत हो हो त्याच्या साठी मी तुम्हाला अ म्हणजे जाते टाईम वेळी मीच कॉल करू करेन.
ओके ठीक हे आणि आपल्याला आणखीन काही माहिती लागली तर मी देऊ शकते
ठीक आहे मी तुम्हाला परत कॉल करेन जर लागले तर इन्फॉर्मेशन ठीक आहे थँक यू ओके